हॅलो, आवाज कट होतोय.
हॅलो.
हा म्हटलं मस्त, हॅलो. हा म्हटलं पळतावर कट होतंय, हो येतंय ना.
मिंट कंप्लीट झालेली होते ना.
झालते का.
हां
मी बघितलाच नाही.
चिकन खायासाठी
हो
सेकंड हम्म मिनिट कम्प्लीट होऊन जातात दहा मिनटं झाल्यावर. सहाशे दाखवत ना
हो हो हो का ते अ टास्क त्यांचे कधी चालू होतील? झालं किती किं पण
ते कायतरी नाही इकड सुरू झालंय थोडं काहीतरी इश्यू झालाय वाटतं ना ग्रुप वरती सांगतय. काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्याच्यामुळं टास्क येतील पण हम्म आले. म्हणजे पेमेंटला त्याच्यामुळंच नाही नाही अह लीगल नाही तसं काही होणार नाही, ह्यात पण बंद नाही होणार.
हम्.
आणि, वर्क पण येईल आणि काम पण नाही पेमेंट पण येईल, पेमेंट कुठंच जात नाही. पण काही टेक्निकल इशू हायं, त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोयं.
मग मला वेगळ्या भाषेत टास्क येईल, मग ते पूर्ण करावं लागलं का मला.
नाही नाही जे वेगळ्या भाषेत येईल ते नाही करायचे. ग्रुप वरती सांगलाय ना सरां ते
नवीन टास्क कस काय येतील मग
नाही त्यांनी जस सा स्पष्ट सांगत्यान ग्रुप वरती जर दुसऱ्या भाषेत तर माझ्या मते रेकॉर्डिंग त्यात ते मिथिली भाषा नवीनच तिच्यात त तिच्यात आलंय का मग त्यांनी तस सांगितलंय ती भाषा डायरेक्टली इग्नोर करा ते टास्क तुम्हाला दुसरे टास्क मराठीत येतील ना आपण मराठी भाषा सिलेक्ट केली ना ते त्यांना दिसून जाईल ही मराठी भाषेतले नाही हे दुसरे टास्क गेले. कारण की ग्रुप वरती ते सर मॅम सांगतायेत असं ते टास्क इग्नोर करा. असं अण् नवीन टास्क येतील मग. ते कायतरीे येतं. हा ते काहीतरी टेक्निकल इश्यू सांगताय ना त्याच्यामुळं बंद हे ते सध्या.
हम्म पण मला कॉल फ्रेंड अजून टास्क यायला नाही काहीच म्हणून.
येऊन जाईल ना म
नाही ते असं म्हण जवळ जवळ पंचवीस हे त. पंचवीस दिवसाचे वर गेला मला अजून टास्क यायला नाही.
नाही का?
नाही.
नाही ते टास्क देतात कोणा कोणता कोणाला? हम्म! येऊन जातं टास्क. टास्कचं काही प्रॉब्लेम नाही. टास्क पण येते, आणि पेमेंट पण येतं, पण टेक्निकल इश्यू असल्यामुळं त्यांना पण प्रॉब्लेम येत असेल ना, कोणाचं पेमेंट किती सगळ्याच गोष्टी चेक करायल थोडा
हम्म! हम्म.
त्यामुळे पेमेंटला पण उशीर होऊ राहिला, नाही तर पेमेंट येऊनच जातं.
हो का?
असं नाही, माज आलं खूप उशिराने आलते पण
हा, पेमेंट येऊनच
ते टास्क मला जवळजवळ नाही सॉरी, पैसे जवळजवळ मला महिन्याने आले ते
हम्म!
कारण ते काम चेक होतं, त्यातले त्यात काम चेक करण्यासाठी, पण आणि टास्क येण्यासाठी पण, टेक्निकल इश्यूमुळे सगळंच याला प्रॉब्लेम येऊ राहिला ना.
हम्म! म्हण तास तास तपासणार आहे का मी काय ना तिथं
काही सांगताना नय येणार, ते मला पण
बरं.
ह्, असू शकतात, काय प्रॉब्लेम.
त्यामुळं
हम.
कोणते रेकॉर्डिंग टास्क यायले का? तुम्ह
हो, वेगळ्या भाषेत त रेकॉर्डिंग टास्क
मराठीमध्ये येईलच नाही ना
मराठीत आलते पहिल्यांदी, त्याच्यानंतर आ हो झाले ते
हं हं.
बऱ्याच जणांना मिथीली भाषेमध्ये आले ग्रुप वनी विचारत ना- पग त्यांनी ते डायरेक्ट सांगितलंय इग्नोर करा म्हणून ती भाषा
सांगितले का?
हम, ग्रुप वरती मेसेज आलेले ना, सरांचे, मॅमचे, म्हणजे काहीनी विचारलंय ना दुसरी भाषा, काय करायचं रेकॉर्ड करायचं का नाही, त्यानी सांगितलंय ते नका करू, असं इग्नोर करा ती भाषा, तुम्ही फक्त मराठीच करा.
ठीक आहे.
बाकी काय चाललंय?
आता बसेल अस आरामात चालू आता.
हम्म!
एआय व्हिडिओ कसे बनवता?
ऐआय व्हिडिओ आहे ना, त्याला चैट जिपेटी वरून ये ना, फॉंट त्या तयार करावं लागत, काय बनवायचं आहे ते, ते तयार झालं का आपल्याला इमेज ए आयला सांगून द्यायचं. ए सौरी चाट जीपीटी ला टेलास म्हणायचं, या गोष्टीसाठी कॅरेक्टर द्या.
हा. हा.
ते कॅरेक्टर इमेज देते. ते कॅरेक्टर इमेज उचलते का? वाईट इकरिक म्हणून एॅपे, त्याच्यावर जनरल वडिओ ऑप्शन येतात. त्याच्यावर जाऊन ते फ्रँट आणि इमेज टाकायची.
हा.
म ऐटोमॅटीक बनून जात ते व्हडिओ.
म्हणजे गोष्ट पण चॅट जि पि टी करूनच घ्यायची.
हो.
पार्ट पण चॅट जी पी टी
हा.
इकडं फक्त हे टाकायचं का? फोटो आणि ते गोष्ट टाकायची. हहह
नाही. तेवढंच करावं लागत बाकी काही नाही.
आणि जर असं हे करायचं असल, एखाद्या शॉपच काही असं म्हणजे प्रचार करायचा असल, तर ते कसं बनवता?
ते तसच बनायचं. जस सांगितलं तस चॅट जी पि टी वर जाऊन आपल्याला काय बोलवायचं कोणतं शॉप नाव वगैरे, त्याची माहिती वगैरे
हम्म् हम्म.
ते टाकून द्यायचं मग करायचं.
करून पाहाय लागल.
हो.
जेवण वगैरे झालं?
हो झालं ना.
हम् बाकी घरचे
काय ओ, घरचे आहे ना घ
हम हम.
हम्म.
गाडी अ कुठं गेली?
कोणती नवी?
हा.
भावान नेलय ना.
तूच वापरतो का?
हो. तोच.
हम् हम्.
हम्म.
ती चार्जिंगची स्कूटी ती चालते का व्यवस्थित?
चालती, म्हणजे ती पडलेली त्यामुळे जास्त मोडतोड व्हायल. ती हेडचीडच वापरत असं
ह हम.
हम्म. गावात वगैरे जायला वगैरे.
म्हणजे फक्त थोडा प्रॉब्लेम आहे असं. चालती पण
चालूई ना चालती म्हणजे ती ना जास्त लांबळ पण जात नाही. असं एडचिडच आपल्याला हिंडाय म्हणून.
हा. हा. आणि चार्जिंग होती का व्यवस्थित?
चार्जिंग व्हायला थोडा प्रॉब्लेमच देती इकडं. लाईट बरोबर नाही की नीव काय? आणि जिडून घेतली त्यांच्याक जाताव त ते सर्विस करून द्यायना नीट, म्हणजे ते फक्त घ्याण्यापुरतं हे चालतं आणि ते चार्जर सुद्धा बदलवून दिले नव्हते पण खूप भांडलो त्यांच्यासंग. म्हणे एड हजार का नवी गाडी घ्यायची असं नाही की आम्हा म्हणशील लगेच चार्जरच दिलं बदलुन.
म दिलं का बदलून?
हो.
हम् हम् हम
बॉडी बिडी सात हजारात, बॉडी भेटल आता. की बाॅडी हे करुन घ्याव लागल, बदलायची विचार चालू हे.
स्कुटीची का?
हम्म.
बाकी मॉडेलचा म्हणजे हे चांगले का मशिनरी वगैरे त्याच्या?
हो मशीन वगैरे चांगली हे, फक्त चार्जिंग जास्त लांब घेऊन जात नाही चार्जिंग जास्त राहत नाही.
हम हम हम
हम्म चालाला नाही तर चांगलीच.
हो का?
हम्म
पडल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला फक्त
हो पडल्यामुळे ते दोन तीन वेळेस पडले ना त्याच्यावरून
कशी काय पडली एवढं वेळेस
काय माहिती चलत्यांनाच माहिती
हम ह
तेच पडेले बाकी कोणी नाही पडेल
ह चार्जिंगच्या स्कूटी तुचं कसं कधी कधी लक्षात दुसऱ्या गाड्या हातात सवय राहती
हो
हे कसं मोठला धक्का लागला का लगेच पळायला लागती
नाही पुढला ब्रेक दाबून द्यायची, तीचा जोरात यायची पुढला ब्रेक दाबल्यावर का बरं नाही पडणार.
हा जागीच येऊन
हम् कोणती गाडी असली पुढला ब्रेक दाबला ह् मोठ्या गाड्या जरी असल्या पुढला ब्रेक दाबला जोरात मधी तर पडणारच ना पलटी वाहणारच खाणारच कडी
हो ठीक आहे चालेल दहा मिनटं झाली
क